हो, आवाज येतोय. आवाज येतोय माझा? हा, हा, नमस्कार म्हंटल. काय म्हणताय? कशात- हो, येतोय आता, यायला लागला. हा, हा! काय म्हणताय बाकी? कसं काय चाललंय सगळं? काय नाही, एक एक जरा आता थोडं निवांत बसलय. हो. आता जरा थोडं काम वाटपले. पाहुणे पाहुणे गेले की, थोडं -थोडं वेळ मिळतो ना बसायला जरा. सकाळपासन तेच सगळं चाललं होतं, त्याच्यामुळे बाकी काय म्हणत? का बरं नाही कि काय तुम्हाला? नाही हो! हवेमुळेच होतय सगळं सारखं. मध्येच ऊन, कुठे काही ठिकाणी मध्येच पाऊस पडतो काय काय आहे. चालेल. आमच्या इकडे अजून काही नाही. हो ना, आमच्या इथे नुसत्या- काळे ढग म मगाशी सकाळी मळबट होत. पण गेलं लग- च परत आता ऊन आलाय.
आता पण इथं पावसाचं वातावरण तयार झालंय, आभाळ आलाय, वार वाहतय पण कायच- नाही पाऊस नाही.
अ, वारं वाहिलं की काय सगळे ते ढग पण निघून जातात नऊ. अ, अ, डग निघून जातात ना सगळे हे होऊन त्यामुळे सगळेच वाट लागते सगळ्यांची, हो हो!
शेतकरी तर सगळे वाट- पाऊस कधीई कधी
खरं ना! जून महिना संपत आला आता आठ दहा दिवसच उरले. कसं व्हायचं ना सगळ्याचेच हाल शेतीच हा--बोला बा
शेतीला पाणी पण आता प्रॉब्लेम यायला लागला ना, जसं जसं दिवस जातील
हो आणि जोपर्यंत पाऊस नाही पडला तर तोपर्यंत हे लोक पे पेरणी तरी कशी करणार, बिय सगळं फुकट जात ना मग बियाणं.
हा ना तसच व्हाल त्यामुळे, ते पेरणी कशी करणार ना.
हो पेरणी कशी करणार? तुमचं काय आहे का? तुमचं शेत वगैरे आहे का काही? तुमची आहे शेती? अच्छा ऊस लावलाय आणि काय लावल? आता तुम्ही काय कसल कसल पीक येतं तुमच्याकडे?
आमच्याकडं बुईमगं, ऊस, कांदा ते हा बाजरी असते आता पावसाळी
हो का पावसाळ्यात पण असते का बाजरी?
हो मागल्या वर्षी कसं लवकर पाऊस झालता ना.
आता सुरु
हा मग त्यावेळेस, ह्या वेळेस बाजऱ्या खुरपायला आल्या होत्या गवत काढायला. हम्म आता ह्यावेेळेस पाऊसच नाहिये
आता अजून पेरणीच नसेल झाली तर, कसलं काय बाकी कि हे होणार आहे.
नाही त्यामुळे पेरणी तरी काय करता ना?
त्यांना करताच येणार नाहीत ना ते.
हा
अ नाही ना आमची शेती भीती काही नाही, आम्ही शहरातच राहतो, अ त्यामुळे काय शेती वगैरे काही नाही आमची आम्हाला ना कस आहे ना, गाव असून नसल्यासारखं आहे म्हणायला गाव आहे. पण तिथे आमचं असं कोणही नाही ना राहिलं, त्यामुळे काही हे नाही ना म्हणजे जाऊ चुलत चुलत राहतात. आता तिकडे पण त्या असं उठून त्यांच्या घरी जायचं म्हणजे बर नाही वा ना बरे किती वाटलं आपल्याला गावाला जावं तरी असं असत. ना ते काय कधी आता आमचें जे पूर्वज थोडे काही एक दोन पिढ्या पर्यंत ते सगळे जणं इथेच या बाजूला आल्यामुळे शेतीकडे बघायला कोण नाही मग ते चुलत चुलत असतात ते लोक हे करत त्या ना घेऊन टाकतात ना शेती वगैरे हे करूण ह् ह् हो ते पूर्वी अस झालं ना तंब माझे समजा आजोबा किंवा पंजोबा वगैरे जे कोण सगळे जण इकडे शहरात आले नोकरीच्या हीणी किंवा काय असेल मग तिथे जाणं तेवढं होत नाही ना असं म्हणजे मग जाणं नाही झालं की कसं ते सुलत चुलत असतात ते लोक आपलं हे करून टाकतात ना घेऊन नाही करून
हा आणि तेव्हा काय एवढं कागदपत्री काही नव्हतं ना
हा तळमुळे काय हेच नाही ना म्हणजे असं म्हणून म्हटलं गाव असून आम्हाला नसल्यासारखंच आहे. म्हणायचं आमच हे आमच गाव पण उपयोग काहीच नाही ह् हो काहीच नाही ना आणि कुठे कोट कचेरी करणार आणि भिडणा आमची जमीन म्हणून हे करून इतके वर्ष ते लोकच कसे कसतात हे करतात आणि आपल्याला इथे म्हणजे आम्हाला आता ह्याच्यात राहत असल्यामुळे कसं कोर्ट कचेऱ्या तिथे हे करून काहीच उपयोग नसतो ना जाणार कोण सगळं प्रत्येक वेळी असं होत ना हो ना तेच तर त्याच्यामुळे काय सगळं आणि आम्ही काय कायमचे जाऊन तिकडे राहू शकत नाही असं होत मग ते एक पण एक त्यांना फावतं ना सगळ्यांना पण त्यांचही बरोबर आहे ना ते लोक मेहनत त्यात कष्टातं म्हंटल्यावर ते लोक हक्क सांगतात असं आहे ते
नाही ना पण ज्याच्या त्याच्या ज्याचे आई त्याला भेटायला पण पाहिजे हो म्हणजे ज्याच्या त्याच्या मुलांना ते कसं असत कुणाच्या याची खाल्लेली पण चांगली नसत ना म्हणत्यात ना देवाचं आणि भाव भावकीचं कधी खाऊ नये असं
खरं आहे ते पण ते काय प्रत्येकाला समजतं असं नाही ना. कोण जाणार तिथे भांडाभांडी करायला आणि कोर्ट कचेऱ्या करायला कुठे जाणार आप अस होत. मग त्यामुळे आम्ही आपलं जाऊ आपल्याला तरी कुठे जमणार आहे का तेवढं सगळं करायला, ते कसतायत करतायत ते करून दे असं होतं ना ते.
पण रेट खूप वाढलेत ना वो गावाला पण खूप महाग झालेत जमीन.
सगळ.
हा जमिनी पण आता खूप महाग झालेत. आणि आता काय एक नाव झालेलं ते परत काही करता येत नाही खूप दिवसापूर्वी म्हणल्यावरती तुमच्या आजोबा पंजोबानला पण माहीत नसेल.
हो ना ते तर आहे. आता माझे आजोबा जे होते ते माझ्या वडिलांचे वडील ते रेल्वेमध्ये होते नोकरीला. आणि रेल्वेमध्ये अस ल्यामुळे कसं झालं त्यांच्या बदल्या व्हायच्या सगळीकडे मग ते गावाला कुठे जाऊन राहणार मग मुळातच असं त्यांना या लाईन मिळालीलेली दौंड, मनमाड, किंवा हे वगैरे सोलापूर, अशा ठिकाणी त्यांच्या बदल्या व्हायच्या, त्याच्यामुळे मग व्हायचं काय कि ते फिरतीवर नोकरी तिकडे मग गावाला कधी जाणार. असं होतं ना? आणि आणि कस पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की मुलं असायची भरपूर जास्त आणि सगळ्यांना घेऊन एवढं गावाला जाणं खर्च एवढा परवडायचं नाही ना त्यावेेळेला एकटा माणूस कमावणारा असायचा घरात असं व्हायचं ना
त्या टायमाला मुलं पण खूप राहायची ना
संगीतते ना मुलं खूप असायची मग सगळ्यांचा एवढं हे करून कसं जाणार गावाला खर्च एवढा झेपायला पाहिजे ना परवडायला सगळं आणि परत ह असेल कुटुंब आपली त्यांची बहीण म्हणजे आजोबांची बहीण हे ते सगळे ये येतात जातात राहतात तोही खर्च असतोच ना मग ते सगळंच बघायला लागतं ना असं हम्म त्याच्यामुळे आहे आता बघू काय म्हणायचं कधी च माराय जाऊन देवा म्हणूनच आणि हे करून यायच तेच म्हण म्हणून जायचं कधी पाया पडायला आणि यायचं
उरुस असेल ना असं म्हणजे यात्रा देवायची तुमच्या
अं यात्रा वगैरे असं नाही म्हणजे आमचं इथे सासरच्या याचं कसं ते नवरात्रीत देवीचं हे असतं ना स्थान आहे तिथे तर ते नवरात्रीत सगळं अस ता नऊ दिवसांचं. तिथे नवरात्र करतात आणि ह असत पण मग होत नवरात्रीच्या वेळेला वगैरे कसं पूर्वी कसं आता लग्न झाल्यानंतर आम्ही जाऊन आलो देवाला तिकडे गावाला वगैरे असं. पण नंतर नंतर तर. मला मुलगी ती जरा हळूहळू शाळेत जाण म्हणजे मोठी व्हायला लागली आणि मग नेमकं नवरात्री कस ऑक्टोबरमध्ये वगैरे अशी ते. न्हे मग त्यावेळे हा त्यावेळेला शाळा आणि परीक्षा पण असतात ना. सगळ्या मग त्याच्यामुळे त्यावेळेला मग माझे मिस्टरच एकटे जाऊन यायचे मी हिची परीक्षा म्हणून मग मी मी इथेच अ जायचो. परीक्षा तर चुकवता येत नाही ना आपल्याला अ असं होत. मग त्यामुळे आमचं मी एकदा जे लग्न झाल्यानंतर गेले. तेवढीच त्याच्यानंतर कमी गेलेली नाहीये. कारण हे हिची परीक्षा आहेत. ते असंच चालू राहतं ना काही ना काहीतरी, हम्म परीक्षा चालू राहतय बरं माझ्या आमच्या बरोबर सासूबाई वगैरे होत्या मग त्यांची तब्येत बरी नसायची मग त्यांचं हे मग त्यांना कुठे एवढं गावाला हे करणार अस मग नंतर काय झालं. नवरात्रीचा आम्ही घरीच नऊ दिवस वाचन सुरू केलं, हे करायला मग ते, हो सप्त हो हो सप्त. सप्तशतीचा पोथी वाचतो आम्ही त्याच्यामुळे म- ती नऊ दिवस आमच घर घरी ते हे असतं. म्हणजे आम्ही काय करतो दोन नवरात्र असतात. ना एक चैत्र नवरात्र आणि एक हे अश्विन महिन्याचं नवरात्र. दोन्ही नवरात्रीत आम्ही नऊ दिवस सप्तशतीचं वाचन करतो घरीच इथे हे करत मांडून मग त्यामुळे म ते नऊ दिवस वाचन घरा घरीच कर तो म्हटल्यावर मग आता गावालाही जा न होतं नाही ना
हा घरीच करता म्हटल्यावर काय हम्म
मग माझे मिस्टर मी कोणी असं हे करत करतो वाचन हा मला ते पूर्ण नऊ दिवस हा
आमच्याकडे पण आता गावाला ते नवरात्रीमध्ये वाचते सप्तशती पुस्तक आमच्याकडे पण ते देवी घट बसवते,
हो ना, हा
तुमचे इथं बसवते ते घट नऊ माळी ह
अ आम्ही काही घट नाही बस बसवत पण आम्ही असं मांडणी करतो, देवी ची म्हणजे हे करून पाठ ठेवतो तिथे त्याच अश्विन महिन्यात आम्ही काय करतो ओटी हे करतो, देवीची म्हणून काढतो. आणि म ती नऊ दिवस देवीसमोर ठेवते. तो हे करून आणि मग नऊ दिवसाचं वाचन झालं की दहाव्या दिवशी हे करून आम्ही मग काय करतो कोणी सवाशीण बाई म्हणजे गरीब सवाशिन बाई असते ना, तिला ती ओटी हे करतो. देवीची आम्ही देवळात नाही देत. कारण काय असतं बघ देवळात काय हे भटजी लोकांना नवरात्रीत खूप आता बघा आपण ओटी भरायला गेलो, नवरात्री म्हणजे आमच्या इथे तरी तसं होतं. ब भरायला गेलो की गर्दी खूप असते हे असतं ते लोक नुसते हात घेतात आपल्याला काही प्रत्यक्ष ओटी भरायला मिळत नाही. मग ते लोक घेतात हा. तर ते लोक घेतात हातात देवीच्या पायाला लावतात आणि टाकून देतात बाजूला, असं हे चाललेलं असतं आणि मग ते जमा झालेला ढीक परत बाहेर विकायचा. आणि परत हे करायचं म्हणजे ते काय त्याचा वापर करतच नाही ना? म्हणून मग माझ्या मिस्टरांनी काय हे केलं की मग त्याच्यापेक्षा आपण नाहीतरी हे करायच एक प्रकारच हे दानच ना म्हणजे आपण ओटी भरतो हे, मग त्याच्यापेक्षा आम्ही ख साडीचोळीची हे करतो ओटी टी असते ना हा मग ते कोणतरी एखादी गरीब बाई वगैरे असते. की जिला खरोखर गरज आहे ना म्हणजे अस असं हे करु शकते मग हा मग समजा कधी घरी येणारी कोणी बाई असेल आप ल्याला आपल्याकडे कामाला ती नाही तर कोण सवाशीनबाई अशी आहे म मी कधीतरी एकदा भाजीवाले वगैरे असं तात ना बायका त्या बसलेले त्यांना मग त्यांना आम्ही ती ओटी देतो देवीची हे करून म्हणजे ती निदान अ नेसतील तरी ना साड्या आणि हे तरी करतील ना असं म्हणजे त्यांनी वाप ल की त्यांनाही तेवढं हे ना असय बरोबर मग म्हणजे ते आनंदाने हे करतात‌. हा. देवळात कुठे आपण दिलं की असे घेत घेतात आणि फेकून देतात बाजूला
हा देवळात हा होत ना तस चालत चालतय ताई मग
हा झाली हो चला नमस्कार अरे बापरे आपण उद्या करूया परत अ--आ
हा हा चालते अ आता म्हणजे सहा झालेत हम्म
परत एकदा बोलू किंवा थोडा वेळ रात्री
ओके हो चालते चालते ठेव बाय बाय